हॅलो.
हॅलो.
हा बोला ना.
हा अच्छा ताई.
हा काय म्हत्या.
करत काही नाहीच याच्यावर कॉल केल तर मी.
हा ना.
एच कार्यावन केलता का.
हा ना कळलं ना मला.
हा का करतेय झालं आवडलं काम वगैरे.
काम वगैरे काय आता. त्याम आता ती दोन आली तशे आराम चालू आहे. कैसने केलाज आज हम. खरंच पाय दुखत होते. साहेपा का आज नाही केला मी पोळ्या भाजी पडलेलं आहे. मुलगां मीच कायला ना.
अनभव.
ते बाहेर जेवणार होते ना मग.
हा हा हा मग एका माणसाला जीवले तर करायला मुलगा केवढा तुमचा.
मूल गगन मोठं आहे ना सहा. त्याच बी आता ग्रॅज्युएशन संपत आलं तेरावी ला तो तेराणी नाही.
त्याच्याहून तिच्याहून लहान आहे ना. अ बाकीच्याहून लहान आहे ना.
हा तिच्यावर ना बीसीए सेकंड इयर ला आहे तो आता.
हम्म चांगल आहे ना.
त्याच कोच हे चालू आहे ना आता कोडिंग चालू आहे. क्लास चालू त्याची संभाजीनगरला.
हो का आणि ऍडमिशन कुठे आहे.
अऍडमिशन खुलदारलाय ना.
आवाज कुतु राहायला तुमचा.
आ कोन उरला काय म्हणल.
नाही दुसरंच कॉलेज कोणतं.
हो का.
हम्म.
ते कागजीपुरील गट किती हो.
नऊ.
दिल्या रे मी गटाचा स्कोपचा पत्ता नाहीय.
तेच ना तुमच्याकडं नाही का.
आपल्या होत्या का
हा लोकसंख्या जास्त आहे त्यांची हम्म. तेच ना मीवि हा.
काय नाही. हॅलो. हॅलो.